हो.
कोण की.
आवाज येतोय.
येत.
हम् तेच म्हंटलं मगाची ते आपण ह्याच्याबद्दल बोलत होतो स्मार्ट मीटरच. आणि मग मी तुला. एक किस्सा सांगितला ना की त्यामध्ये आपल्या प्रायव्हेट गोष्टी वगैरे जे काय असेल ते सीसीटीव्ही सारखा आहे. पचर होतय तर त्यावर मी. बघितलं ग आजकाल बघ ना किती व्हिडिओज किती फोटोज वगैरे जे काही असेल ते त्या ऍप. े म्हणजे जे आपले सोशल मीडियावर टॅप असतात. इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप वर काय एवढं हँग होत नाही सोड हॅग होत नाही सोड सॉरी.
कुठला ह कर म्हणाल.
काय बोललीस.
हॅक कुठलं होत नाही म्हणटलीस.
वॉट्सॲप ग.
व्हॉट्सअप नाही शक्यतो हॅक होत नाही पण हॅक. त्यालावर पण ट्रिक आहेत बा आपल्याला कळायला म्हणजे आमच्या सरांचा एकदा हॅक झालेला बा फोन.
कसं काय.
म्हणजे काय झालेलं माहिितय काय म्हणजे आम्ही टेलिक्लासला होतो काय आणि आम्हाला काय. कळ नाही ग आणि त्याली क्लासला होत आणि आम्हाला सरांनी बुोलवून घेतलं क्लासमध्येध्ये. आणि म्हणलं म. नंबर व न मी तुम्हाला असा कुठला तरी एखादा मेसेज आलाय काय. मामी म्हणल नाही पण एका मुलीला काहीतरी मेसेज आलेला वाटत मग त. होय सर तुम्ही मला असं का बोलात मग म्हणले मी काहीही मेसेज केला नाहीय. माझा फोन हॅक झालाय आणि माझ म्हणजे. त्यांनी रीड करायच्या आधीच रिप्लाय देऊन र काा म म्हणून. आणि काय पण बोल. मगं इमेजवर होते ना.
होय होय माझ्या पण एका मैत्रिणीचं झालं होतं गं इन्स्टा तर काय भरपूर जणांचं झालेलं माझ्या कॉन्टॅक्ट. मधल्या लोकांचं काय. आणि तसंच ते व्हॉट्सअपच पण मला एक आठवलं माझी पण एक मैत्रिण होती. आणि ते त आता ग्रुप असतात. आपल्या व्हॉट्सअपला किती असतात आपल्याला माहीत पण नसते ते. लाखो किती म्हणजे असतील असतील तेवढे एक चार पाच जरी. तर एकदा काय झालं होतं ती असं बसमधून कॉलेजला चाललेली. आणि तिच म्हणजे त्या ग्रुपमधून तिचे काहीतरी मेसेज म्हणजे असे काहीतरी. फोटोज वगैरे जे विचित्र असतात हे ते सगळ्या ग्रुपला गेले. आणि त्यामध्ये तिच्या कॉलेजचा ग्रुप पण होता. आता आपल्या म कोरोनामुळे ते कॉलेज चे ग्रुप्स वगैरे भरपूर निघालेले मग ते. आप कंटिन्यू ठेवलं त्यामध्ये त ग्रुप म मसेज गेल्यावर मुलींनी. तिला फोन केला आणि असली काय ग फोटो तू ग्रुपवर टाकला असं तुला काय वाटतंय काही नाही. आणि ती म्हटली अगं. मी तर बसमध्ये आहे आणि गर्दी आहे आणि मला माहित पण नाही मी तर ओपन पण काही नाही केलं. आणि ती बसमधून उतरली आणि उतरली आणि ज्यावेेळी तुला समजलं की हलेले फोटो गेलात. अक्षरशः ती तिथे चक्कर येऊन पडलेली आहे गं.
अव म्हणजे तिन तयार पण केली नव्हती. फोटो पण कधी काढली नाही.
एखादा ओ टीपी आता वन टाइम.
तिला ओ टी पी गेलेला काय?
हा बहुतेक तिला ओटीपी एखादा गेलाय आणि तिनं ते. विश्वासानं कोणाला तरी सांगितलेली आणि मग त्या व्यक्तीने तिचं ते हॅक केलेलं. पण बघ ना आप. पण त्या एका ओटीपी वर म्हणजे तो किती चार अंकी असू दे सहा अंकी असू दे. एक ओटीपी जर आला आणि आपण कोणता पण करणार कोणत्याही व्यक्तीला जर सांगितलं. तर आपलं ते. जे काही असेल ते सोशल मीडिया जे सगळं काही असेल आपली प्रायव्हसी लीक होऊ शकते. याची आपण काळजीच घेत नाही म्हणजे हलगर्जीपणा किती वाढलाय मध्ये तर सोशल मीडिया. त्यावर मी इंस्टावर म्हणजे सारखं ऍक्टिव्ह असतोय बघतो चेक करतोय.
आणि झीमेलचं पण काहीतरी आहे बे कार माझ्या मैत्रिणीचं एखादं काय झालं तर माहिती आहे काय. रंगपंचमी होती काय आणि आम्ही कॉलेजमध्ये सगळी रंगपंचमी खेळत होतो. आणि त्यावेळेस रंगपंचमी मला आम्ही सगळे फोटो काढलो गो फ्रेंडस फ्रेंडस म्हणून आणि. मग फोटो काढल्यानंतर त्यांनी गेलीत बसला आणि. ती माझ्या मैत्रिणीला एका मोबाईलचा कवर घ्यायचा होता म्हणून ती त्या. ते एक गाडा उभारतोय बघ तिथे त्या मोबाईलच्या. गेली ती कवर घ्यायला आणि. तिथ आता त्या मु माणसानं बघितलं ग तिला आणि. त्याच्या फोन मध्ये तिचा फोटो दाखवला.
हा.
आणि ती असं आम्ही सगळे आश्चर्य राहिलो आरे आम्ही आत्ता दोन मिनिटांपूर्वी काढलेली फोटो याला कसा आली तो म्हणला तुम्ही जे फोन म क्लिक करताय ते माझ्या फोनमध्ये येते
कसं असेल बघ.
कसं आलं बघ आणि किती ग एक तासभरापूर्वी काढलेले फोटो लगेच त्याच्या फोन मध्ये. री त्याला सगळं दिसत होतं त्याची गॅलरी आणि काय झाल म्हणता ना जी-मेल सेम होता वाटत जीमेलचा कायतरी घोटाळा झाला म्हणली बाई आणि खरं तो माणूस चांगलाच म्हणायच दाखवला.
हा अगं मेल म्हणजे आता आपण बघ ना तुझा आणि माझा मेल सेम असेल आणि आपल्याला पासवर्ड पण माहीत अस आता हे मी पण करू शकतय अग म्हणजे जर तुझा मेल आ हे आपण पण करू शकतो इझिली कसं सांग आता तुझा मेल एक्स वाय झेड काय पण असेल समथिंग आणि तो मेल जर मी घेतला माझ्या मोबाईल मध्ये आणि पासवर्ड ऐक तरी पासवर्ड पासवर्ड माहीत असेल ना मला
हा
तर मी ते घेऊ शकतोय दोन्ही पण आपण कॅप्चर केलं व्यवस्थित तर ते घेऊन आपण पुढं हॅक करू शकतोय असा विषय मी बघितलाय हॅक आणि जर ते घेतलं ना मेल तर मोबाईल मधलं तुझ जे युट्यूबला तू काय बघत्यास हिस्ट्री तुझ मेल किती आल्यात तुझं आता आपलं मोस्ट काय असतय फोटोज वगैरे आपण मेललाच लिंक केलेले अस
आणि बाकी सगळं हे दिसत चॅटिंग तेनं
चॅटिंग तेन व्हॉट्सअपच वगैरे काय नाय दिसणार जर इन्स्टाला कायतरी ऍड असेल
म्हणजे जीमेल तुझा कुट कुट ऍड आहे ते सगळं दिसणार.
णार म्हणजे तू हिस्ट्री काय गुगल सर्च केल्यास युट्यूब ला काय बघत्यास फोटोज तुझे मेलला कोणते कोणते ऍड
तर तु गो जिमेल मॅप येणार कुट कुट गेल्यास कुट कुट फिरल्यास आणि ग गुगल हिस ते ह्याजी येणार ना गुगल जीपे ची
हा बरोबर ते पण येणार सगळं जी पी एस दिसणार हा म हे सगळं एखा म्हणजे एक वस्तू अनेकांना कनेक्ट असतात आणि हे डायरेक्टली सगळं हॅक होऊ शकतय. हॅकिंगच प्रकार तर मध्ये खूप वाढलेलं इंस्टावरन हॅक करायचं आणि मेस सेज टाकाय
आणि त्याला कळतच नाय समोरच्याला
अग कसं करणार सांग ना अरे बाबा काय आपण काय ते सारखं चेक करत बसलेलो असतोय का? ते इन्स्टा बग आता एका मैत्रिणीचं हॅक झालेलं अ त्या मैत्रिणी त असा हॅक झाला आणि तिचा मेसेज आलाय की मला तीन हजार रू पये लागणार येत आणि प्लीज मला पाठवशील काय? पण असा मेसेज आलाय म्हणल्या आणि ती मैत्री मैत्रीण आपल्या क्लोज आहे म्हटलं की आपण पा पाठवणार ना तिच्या अकाउंट ला लगेच आणि या यां नंबरला पाठव म्हणून मग नंतर समजते की बाबा आपल्याला थोड्या वेळाने की हे तर अकाउंट तिच हॅक झालं होतं आणि आप तर पैसे पाठवले आत म असे मध्ये प्रमाण खूप वाढलेलं य त्यामुळ खूप म्हणजे सायबर सिक्युरिटी असणं खूप गरजेचं हाय ग एखादा ओ टी पी कोणाला न देणं आणि व्यवस्थित योग्य ते ऍप वापरणं एखादा ऍप देखील आप आपण जर घेतला म्हणजे विदाउट पर म्हणजे त्याचं काय प्रोटेक्शन वगैरे नसेल हे ते आणि तो जर ऍप आपल्या मोबाईलमध्ये असेल तर तो आपल्या मोबाईल पूर्ण मोबाईलच्या डेटासाठी खूप हार्मफुल खूप घातक असू शकतोय. या चां विचार आपण करतच नाय बाबा येतोय ते चांग स्टोरेज हाय काय चांगला फायदा हाय म्हणून आपण कोणते पण ऍप घेतोय. पण त्याचा किती घातक परिणाम होतोय बघ ना कोणता पण अ आता सेटिंगडर तेन काय काय कोणते कोणते ऍप आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ आयडी वगैरे द्यावी लागते हे त्यांनी म्हणतात तुमचं आधार कार्ड कॅप्चर करा हे कॅप्चर करा अरे बाबा तुम्हाला का पाहिजे तेे आधार कार्ड वगैरे
हा बरोबर आहे आधार कार्डच काही संबं ना पॅन कार्ड तर अजिबात्यायं नाही
हा मग त्याच्यावरून आपण आपलं जे आधार कार्ड असते ते तर आपण म्हणतोय ऑल इंडिया चालतेय म त्यामधून आपला डेटा जात नसेल हे कशावरून सांग बघू त्याच्यावर नंत आपली सगळी आर्थिक माहिती सुद्धा ते पुढचा व्यक्ती अ म्हणजे सर्च करू शकते आणि फसवू नक हे झा फक् आ तुला माहि कलंगण त झालेलं अस आ कॉलिंग आता फोनच मला पण एकदा एक परयस आलेला काय त्याचा म्हणजे फोन करतात लोक आपल्याला आणि त्यांना आपल्या आधार कार्डच माहित असते ना ना माझं तर असं असं असं आहे आपल्या वडिलांचं वगैरे आणि ते आपल्याला फोन करतात आणि सांगतात की असं असं तुमच्या पप्पांचं नाव आहे
हा मला आलेला दोन वेळा आला तर मला कॉल
हा आणि नाव आहे आणि त्यांनी माझ्याकडून ही ही वस्तू घेतला आणि त्यांना पैसे पाठवायला येत नाही आणि तुम्ही आम्हाला पैसे पाठवा म्हगून आणि नाही मी पाठवणार आहे आणि त्यांचे पैसे पाठवायचे तुम्हाला असं म्हणतात काय ते पन्नास हजार रुपये, असं म्हणतात. मग ते पैसे, आपल्याला पाठवतात. पाच हजार, सॉरी. मग ते काय करतात? तर, पन्नास हजार. हा. ते मेसेज तसं, त्यांनी तसा तयार करतात. मग ते, ते काय करतात लोक, पन्नास हजार पाठवतात. मग त्यांनी मेसेज काय करतात, नाही, नाही, नाही, नाही. पाच हजार, पाठवायचं होतं आणि चुकून तुम्हाला पन्नास हजार आलेत. आणि तुम्ही प्लीज पंचेचाळीस हजार रिटर्न पाठवा. मगं तो मेसेज आलाय म्हणून, आपल्याला काय वाटतंय? बाबा हा! क्रेडीटेडचा मेसेज आलाय आणि आपल्याला आल्यात पैसे आणि आपण देऊया हे अडणी म्हणजे
चेक करत नाही की, बाबा खरंच आलेत काय?
हा, मग हे काय? आता आपण करू शकतोय, मी तर केलं होत ते. म्हणजे जे शिकलेले आहे, ज्यांना. मी पैसे खरंच आलेत का हे चेक केले होते गं, हा. नाही, नाही, नाही. मग मी बघितले, चेक केले. आणि मोस्ट म्हणजे आमचे पप्पा तर कधी सांगतच नाहीत मला माहिती आहे ना. मग मी त्या पप्पांना पण कॉल केला की, तुम्ही असं सांगितलंय का? पप्पा बोलले नाही, मग मी त्याला फोन केला. कॉलबॅक केला आणि मी त्याला सांगित त्याला, मी प्रेमानेच म्हटलं की असं-असं आहे. म्हणजे मी त्याला, खरं नाही सांगितलं आणि तुम्हाला, कोणत्या ह्याच्यावर पाठवायचें पैसे. म्हणजे मी पण, त्याची शाळा केली गं. त्यांनी आपल्याला फसवू शकतात, मग आपण का नाही? मग तो बोलला, असं-असं या ह्याच्यावर पाठवू शक तातं. म्हटलं नाही ह्या टेक्स्ट मेसेज मध्ये तर, व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि तुम्ही, पाठवलं नाहीये पैसे मला अकाउंटला दिसत नाही. आता परत पाठवतो आता दोन-तीन वेळा मला, पन्नास-पन्नास-पन्नास हजार असं पाठवलं, काय मेसेज. मग मी म्हंटलं तुम्ही पाच हजार तर पाठवणार बोललेला आणि दोन-तीन वेळा तुम्ही एकच अमाऊंट कशी काय पाठवताय? हे फेक आहे का? असं तेनं पहिला बोललं तो नॉर्मलीच बोलला, नही मॅम नाही. हिंदीमध्ये बोलतात ना ते असं हे असं तसं मग मी त्याला, मग नंतर जे शिव्या दिल्या अक्षरशः म्हणजे अरे! तुम्ही गरिबांना लुटताय. कोण जर आता बघ ना त्यांनी शंभर लोकांना फसवत असले तर, त्यातला एक-दोन व्यक्ती तरी पेमेंट करेल का नाही?
होय.
मग त्यांना, किती फायदा होईल. सांग बघू?
बघ की बाई.
आणि आपण एकं चेक करतोयं, आपण बघतोयं, आपण विचारतोयं. पण प्रत्य
पोलिसातच देईन म्हणायच तुझा नंबर.
हा प्रत्येक व्यक्ती विचारेलंच बघेल, बोलेल असं नसतंय ना! गं. म्हणूनच मला असं वाटतंय की. आपण जागरूकता, बाळगली पाहिजे. आणि व्यवस्थित विचार करून कोणतीही गोष्टं
अगं मला पण फोन आलेला मी डायरेक्ट म्हंटलं आता हेनला माझ्याकडं वेळ नाही, मी कटच केल. आणि मला माहित आहे आमचं पप्पांचं, काय हिंदी कनेक्शन कुठून आलं? आ मला काय म्हणले, तुम्हारे पप्पाने हमसे लोन लिया था. दस हजार रुपये और ओ लोट टा दो. और पप्पा ने कहा हैं, तुम्हें लोटाने के लिए. मी म्हणलं त्याला इथच ओळखलो. आमचं बाबा काय ह्याच्यापर्यंत जाणार नाही आणि हे असलं काय फोन मला येणार नाही. आणि त्यांनी माझा नंबर कुठंच देत नाहीत. त्यांचा-त्यांचा देतात, नाही तर असं कुणाला तर पेमेंट करायचं असलं तर मला त्यांनी सांगतात आधी.
ठीक आहे. यापुढे पण काळजी घे आणि घरी पण सांग की तसं काही असेल तर त्याला काही प्रतिसाद देऊ नका म्हणून.
बोलत-बोलत किती टाईम झाला क कळलं पण नाही.
होय अगं चालतंय. चल ठेवू का मग? हा ठेव, बाय-बाय.